हा हॅलो.
ह आजी बोलते.
ह दे आजी आजी लाज कलम्ही कण
हॅलो.
हा हॅलो तई
हा सांगा.
ह म्हटलं एंद पण पंढरपूरला जातला काय?
हो जाताना पण
हा तेच म्हटलं म म्हटलं यावेेळेस यंदा जाता की नाही ना.
नाही नाहीही चाललंमी दरवर्षी
ह ना ना आमच्या हची असते वारी पण एकट्याची असते.
असं नाही आम्ही दोघंही जातो.
हो काय आमच्या घरी त्यांची एकट्याचीच.. ते मी मदत असते पण आता यंदा वाटते माझी इच्छा आहे जा म्हणून...
हा मग या ना चाला ना.
हो ना पाह ना आता एक साथ झालं तुमच्यासोबत तर तुमच्यासोबत जाऊन य मगून पाू पण किती मजा येत होते पण.. बोला.
बाप रे खूपच मजा येते म्हटलं आम्ही त्या वासुदेव महाराजचा मठ आहे की नाही.
हा हा हा.
तिथंच मुक्काम करत असतं म्हटलं.
हो काय आम्ही संत सोनाजी महाराज आहेत ना! त्या त्या मठात असतो.
असं काय?
हो हो आम्ही हो काय आमच्या इथं ते दरवर्षी जात असतात मी काही जात नसतो. ो आशे डिला मला के त्या गर्दी गर्दी..
त्यायचे घर जना येऊन राहिले.
हा ना हाणा हा. मग तु हा तुम्ही गाडी केली काय?
ह गा तुमच आहे का गाडी?
हा.
हो काय गाडी कोणची अशी आपली क्लूज वर आहे की...
नाही नाही येसटी ना..
हो का हो हो महामंडळ. महामंडळाची तर गावातून चाळीस जण झाले की बस येते ना!
नाही आम्ही तसं नाही आम्ही अतून शेगाव शेगाववरून डायरेक्ट तिकडे.
हो काय कती जणा मग तुम्ही.
हा आम्ही आता पाहू वीस तारीखची मीटिंग झाली की चालली जाईन मी.
हो काय तुम्हाला दर ह्या ग्राम संंघाच्या मीटिंग असतात जा नी. आणि आपल्या याच्या आपल्याट कज्या.
घटाचे तर पर. आता मग ते काही नाही आपपल्याला घ्यायचं असलं तर घ्या आपण तुमचे चांगले चालू आहेत..
तुमचा गट चांगला नाही झालो.
नाही ना बिचारा बायास मोठ्या बस्तर बाहेर भेटेलय.
तुम्ही तर मस् आहोतही गटातल्या खरंच तुम्ही अशी रिक्स घेता ना मग तू... तुमच्याकड चालू चांगला चालू राहील पाहिजे म सुरक्षित हा.
बाया बसत राहत ना साऱ्या कोई नाही त्या काही पैसे भरत नाहीत म्हटलं.
हा ना ह ना ह ना ह ना तेच म्हटलं.
तर म्हणतात एक नंबरवरर आहे.
हो ना होणा होणा होणा हम्म हम् हम् आम आमचा गड.
काय चालू आहे आ का स्वयंपाक झाला?
नाही ना स्वयंपाक करतो आता नाही सुन बाईच करून राहील माझी स्वयंपाक आज माझा. त प्रॉब्लेम होता हां प्रॉब्लेम होता ह तशी पण तीस करते.
ह ना.
थोडाफार हातभार लावऊ लागत असतो मी तिले.
ह हो लावाच लागते ना.
हां पण आता प्रॉब्लेम असल्या कारण मग काही हां हां हां
हा आमच्या स्वयंपाकाले टाईम असते आता तू लवकर करसाय तरी उशीरा जेवण करताय
हा ना ना बरोबर आहे
हा आणि पण काय दोघाईचा स्वयंपाक केला की झालं
हा ना ना ना हा हा म मग ते या पंढरपूर साठीच केलेत मी म्हंटले मले इच्छा हो ना ब मी आता काय ते आमचं तर
चांगलंय
हो पाणी छान आहे आमच्या इकडे तुमच्या इकडे
हा तेच विचारून राहिले तुमच्या इकडे पाऊस कस काय आहे
एकदम मस्त आहे अगयतही चांगल्या आहेत आमची पिकही चांगले आहेत
हा
हा हा
आमच्या इथ आमच्या इकडे पीक पाणी चांगलं आहे म्हटलं गवत खूप झाले आता.
हा न ह शेतात काय काय पेरल?
आमच्या इथं पराठी आहे म्हटलं पेरलेली फक्त.
हो काय एकच वासांयला नाही मग फक्त पराठे हा ह ह ह पण साधली ना चांगली झालं ना चांगली चांगली आहे
हो चांगली आहे पराठीे केळीच ब काही नाही घडलं केळीच तर म्हटलं डुबलं
अ हो म्हणजे तुमचं पैस नाहीयला का केळीच
नाही काहीच नाही म्हटलं काढून टाकाय लागली
अरे आमचा इ पपई आम्हाला काहीच नाहीला काही उन्हाळा भर आता अजून उभा आहे पुरी आता आता एक यावेेळेस गेली गाडी नाही तर बाबा एक बारा महिने आम्हाला त्या पपईच काहीस नेला नव्हत तीन एकरातलं म्हटलं लागली किती दोन अडीच लाख रुपये मग तेना दोन अडीस लाख रुपये लागले आम्हाला पपई ले
नाहीत काय तर
हा ना आलं काहीच नाही म्हटलंब येतय पीक पीक
ह ह ना एखादा सलमान असच राहि
हो ना आता आम्ही काय केले त्यात टू इन वन केलं आम्ही त्यात तुर पेरली साईट न आणि पपई पपई उबास ठेवला म्हटलं आलं तर हे पिकवून जाते आणि ते पिकऊन जाते
हा हा नाही तर काय तर बरोबर आहे ना
ह हा मग आता काय कराव ये लावलं त्याला एकदम उठटाही वाटत नाही तो काढून टाका वाटत नाही ना. हा मन दुखते ना अस शेतकऱ्याचा निसर्गाच्या. निसर्ग यंदा उन तापमानच नाही तापमानान काही नाही. दहा महिन होते पपई ले. हा.
ते कसं आहे आलं तर चांगलं आहे नाही आलं तर काहीच नाही असं आहे ते.
हो ना मग तुम्हाला केळीचं काहीच घडलं नाही का.
नाही आम्हाल केळीचं काहीच नाही घडलं म्हटलं. काहीच नाही पूर्ण काढून टाकली म्हटल म्हणजे. ते उनान आपण मग तेच पडत जाइ खाली.
हो ना तापमान वाढलं ना आणि केळी तापमान एवढं पाहिजच नाही.
हा. उन्हाचं तापमान खूप तपलं नाही का.
हो प पंचेचाळीस. पंचेचाळीस पन्नास सेल्सिअस लोक गेले तर ना.
हा नाही तर काय तर होतच ना तेवढं. आपलेस जीव कसे करत.
बापरे ललाान लहान उष्णता क अंगा. चिंक्यात नावा मा या उन्हाळ्यात यंदा सारखा उन उत उऊन तर कधीच तपलं नाही होऊन. ल्ण्यासारखा ऊन अजूनही नाही तपलं. नाही बाई नाही नाही नाही म्हण म्हटलं बा्पा भयानकस की बाहेर नाही निघाला जाय ना मग. पाौसाला पण उष्णता निघून गेली काय.
जुनी घर म टाय.
आहे ना म्हणून एवढा पाऊच झाला पण अजूनही उष्णता निघून गेली नाही.
नाही अजूनही नाही गेली उष्णता.
हो ना. अजून म्हणजे आपण बाहेर आलो थोडी थंडी झुय किती नाही तर आतमध्ये अजून. असं गुदमरगसारखं होते हा. होती की नाही यासाठी क केव्हा बाहेर जातो केव्हा नाही.
हा जीव घबराटल्यासारखा.
घब हा घबरटल्या सारखा हाती अजूनही म्हणजे पाहिजे असा पाऊस नाही झाला चांगला जोरात. पाऊस आला वार वावरतून गावातून. आा.
हा थंड वातावरण पाहिजे.
हा तेच ना म.
हम्.
आता अधिक दोन पाऊस आला की नाही मग. हा एकदम एकदम पाऊसाला का होईन थंडावा.
उष्णता जसे.
हम्म तेसनामा.
हा सांगा अून काही तुमच्या इकडच कस काय चालू आहे.
आमच्या इकडे छान चालू आहे बा आता आमच्या आमचं कस आहे ना आ. नाच नातवातच टाइम जाते नातवायला लहान एक दीड वर्ाचा.
हा हा.
हा मग त्या नातवातच आमचा पूर्ण दिवस निघून जाते.
हा सांभाळाय लागते ना.
हा सुनबाई स्वयंपाक करते आपण ना नको आला सांभाळा हम. त्याच्या ना आमला रसा दिऊत जाते म्हणजे एकदम आनंदात जाते.
हा ना.
हो हा नातवाच्या ना काहीच नाही आव नात म्हणजे आता एक आपलं. खेळलं जाय ना ते आपल्या वयात हा त्या त्याचा आनंदही वेगळाच आहे अ आपल्यावर आपल्याला वेळ नव्हता का अशीच कामाची गडबड होती आता थोडा रिलॅक्स सुर आला क थोडंसं रिलॅक्स राहतं ना आपण
हा भाजीगिजी काय के
भाजी काय बेसन
हा भाजी तरच भलं टेन्शन आहे बीचारक
तुम्ही काय केलं भाजी
ह मी आता सगळीच्या घुगऱ्या केले होते
हो काय ना आता स्वयंपाकचवाय लावता नाही
गाडी आता म्हटलं किचडीच टाकतो
हां हां आमच्या इथं आता कसं भाजीचाच प्रॉब्लेम होता मग काय करा काय करा मग सुून बन तई मी वेसन करुरून काय म्हटलं कर बेटा
हा
हा हा म्हटलं कर बेस तर कस सकाळ संध्याकाळ भाजी जा प्रॉब्लेम येत ना
हो येतेच ना भाज प्रमा कार भाजीपाला प गोळ
हो मग तेच ना सकाळी तरी गेल त ाळभजी आता त्यानी आई काय करू सकाळी डाळभजी केली आता काय करू म्हटलं आता बेसनच कर
हा चालते चालते दिसत सोत मग भाकरी पाहिजात
हा टाक्या लाईनतील दोन भाकरी टाक्या लाईन आम्हाला भाकरी पाहिज पण तिला त्या दोघईली पोळ्या पाहिजेत ति भाकरी आवत हो मग तेच ना नाही मग आता आपलं कसं त्यावत नाही भाकरा आवत ना तेल मग दो हा तेलचे दोघंही पुरते पोळ टा क आमच्या दोघ दोन भाकरी टाकल ह आता आपल्याला कशी हा आपल्याला सवय ना संध्याकाळ तस आहे मी सर्ास भाकर खातो हा आम्ही संध्याकाळी सरस झााकरल खातो
हा आम्हाला आवडते नाताले आवडते नातीला आवडत
नाही
म्हणते मी नाही खात म्हणते
हो गे ना आता आजकालच्या पुरेला नाही आवडत ना आपल्याला कस आपल्याला सवय आहे ना पहि म
हा अ तुम्ही काय म्हणता भाकरी नाही की नाही असं हीव चांगला राहते आणि पोळी नाही कि नाही दमकोट राहते म्हणजे सपोट फुगलेलंच राहते
हा भारी भारी वाटते हा हा ह
असं आहे ना
हा म मग काही तो तेच ना बरोबर आहे ना आमचे हो माझी तब्येत चांगली तुमची
ह माही तबीेत चांगली
हो काय हो ना ना नातू काय म्हणतात नातू कोल्यार का तुमचा नातकणी आरगत
ना तू पच ववर घेताय ना
हो काय नात
हा ना तू पाचारगेत आहे ना त आठवीत आहे
हो गय
हो ते संदळले असते म्हटलं
हो काय नातू कुठ अस असते
सायन्स घेतलं ना म्हटलं सेमी सायन्स
हो घ ना तिन
हा
हो काय म हा ना हा ना नाही तसे पुरी हुशारच राहतात
हो भाई खरंच हुशार आहे लच हुशार आहे ह म्हटलं तू आता दहा मिनिट झाले म्हटलं
हो हो ठेवा ठेवा-
ह बरं, नमस्कार दहा मिनिट झाले
नम नम नमस्कार ताई,
हा,
हा ठीक आहे ठीक आहे ठी हा हा हा ठेवा ठेव
ठेवा,